हा बोला कि हा येते येते
बाकी जेवण नाही ती गेली आजीकडे तिच्या
हा हा
नाही झोपत लवकर होती त्यामुळं अवघड होत
हा हा हा आता वाजले की तरी पण साडे दहा अकरा वाजायला आले की
होय त ज टायमिंगच आहे ते रोजच पण रात्रभर निवाण झोपत्या आधी म उठत नाही नाही
हम् हम् चांगलं या ख ते दिवस वर दमलेल्याच मग ते रात्रभर झोपून राहत्या
आणि एकाच दुसऱ्या वेळेला दु दुपारी जर झोपली किंवा रात्री ले द मोद्या एक पण वाजलेला कळत नाही
हा हा हां
बाकी अजून नाही नाही किती पण तुम्ही ट्राय करा नाहीच झोपत
हा हा हा
बाकीच्या जरी झोपले असले तरी पण हेी खेळत बसणार पण ती नाही झोपत
हम्म हम्म एकटीच आहे काय घरात हम् हम त्यामुळं असं कसं खेळाला कोण नाही एकटीच खेळायचं दिवसभर झोप कमी आहे घ्या तिला
हा खेळणी वगैरे आहेत खेळणीसोबत एकच खेळ करते आणि बॅक साइड ला आमची कुळ आहेत
हा हा
त्या कुळांसोबत तिचा टाइमपास होऊन जातोय ते कुळ पण अशी एक एकच लेडीज आहेत
हा हा
त्यांच्या फॅमिलीमध्ये पण असे जास्त मेंबर्स नाहीत
हा हा
मग हिज्यामुळे त्यांचा टाइमपास होतोय नाही
हा हा भारी आहे मग ती सगळीजण बोलवत असणार आहेत
हम्म त्यामु कि जातात तेवढा त वेळ निघून जातो
हम् त्यात कसं आणि लहान बाळ म्हटल्यानंतर हा कोण पण बोलवते चला याय तिकडे फिरून तिकडे फिरून आणण्या तर घरी आहे
बोबडे बोल बोलत्या त्यामुळे सगळ्यांना आपलं अस परण हो हम एक मोमेडियन भाभी आहेत आणि बाकीकीच असत हिंदू मध्ये
हा हा हा हा हा
भाभींसोबत जास्त बॉन्डिंग आहे तिथं
हम्म हम्म हम् चांगलंय की हम् असंच पाहिजेल घ्या
हा
हा एक एक जण कसं असतात पाठवत नाहीत मग आ तिकडे कशाला चालीयास इकडें कशाला चालीयास.
हा!
हम्म घरी गप्पा बसायचं वढून आणायचं हे असंच असतंय सगळ्यांचं.
पण हिज कसं आहे म्हणजे आ आमच्या घरातले आणि ती पाठीमागची कुळं सोडली तर जास्त कुणाच्या घरात आम्ही नसताना एकटं जात नाही ती कधी.
हा तेच सांगायलोय की म्हणजे घरची पण असं म्हणाले व सोडतात असं चांगलंय म्हटलं.
अ हा आणि बाहेर जरी जायचं झालं तर आमच्या घरातला एक माणूस तिच्यासोबत असतोय.
हम् हम् हम!
कॉलनी टाईप अशी लाईन आहे आमची रस रस म्हणजे असं रोड वरन वाहनं पण येत असतात.
हा हा!
मिस्टरांच्या आत्या आहेत आमच्या सोबत त्या तिच्यावर लक्ष ठेवून कायम
हा हा चांगला आहे ग मग हम् हम् हम्म.
हम्!
आमच्यात पण तशीच आहेत मुलं अजून एवढी मोठी झाल्यात खरं अजून कुठं जात नाहीत एकटं असं.
हम्म आणि ते एका आर्थी बरोबर आहे ते. का अर्थी बरोबर आहे कारण कसय बाहेर गेलं क नाही पोरांना लले वेगवेगळी वळणं लाग
वळण लागत्यात होय. आणि मग कसं आजूबाजूची किंवा शेजारची चांगले असतातच सगळे असं नाही. हम्म चांगली वळण नसत्यात हा. त्यामुळ काय ह्यो नाही. हा मुलांच्यात पण तसच आहे म्हणजे मुलं पण मुलांना बिघडवत्यात असं आहे.
हम्म आता माझ्या फिल्ड मध्ये आमच्या महिन्याला मिटिंग्स वगैरे असतात का नाय आम्हाला आमच्या आमच्या म्हणजे एरियामध्ये जाऊन मिटिंग्स घ्यायच्या अस त्यात मग त्यांना संस्काराचे पण धडे द्यायचे असतात लहान मुलाच्या बाबतीत. त्यांच्या आयांच्या बाबतीत. मिटिंगला पण आम्ही अशे विषय मांडत असतोय. म्हणजे ज्या त्या वयात जेे ते संस्कार मुलांना कुठल्या पद्धतीने दिलं पाहिजेत. त्यांचा आहार कुठल्या पद्धतीन असायला पाहिजे आता आहारामध्ये जर गेलं तर मग आता म्हणजे जास्त फास्ट फूड खायचे सवय पोरांना जास्त आहे.
होय जास्त आहे आता!
मग त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाच आपल्याला घरच किती कशा पद्धतीन दिल्यानंतर मुलांना आवडवल.
हा हा!
ते आम्ही मातांना समजावून सांगतो मग ती माता प्रत्येक वेळाला म्हणजे खाण्याचं महत्त्व जेवढं आईला समजणार तेवढंच ती मुलाला करून घालणार असं आहे ना.
होय!
नाहीतर आत्ताची पोर एक एक जण चपाती भाजी नाहीच. भात खाऊन उठणं काहीतरी लायट ली खाणं मॅगीवर जास्त जोर अस.
आता आजकालचं सगळं तेच आहे.
चायनीज!
हम्म खरे काय माता ऐकतील पण असं नाही एक एक जण घालत पण नाहीत.
हा म्हणजे जे प्रामाणिक आहेत ज्यांना भविष्याची काळजी आहे तेच हे करतील की.
हा!
म रे बाबा आप पिडू नको हेे पैशाने अजा करकुरे अशा म्हणणार रे.
हम्मम् भरपूर जण आहेत आता मी पण बघतोय बघा शाळेत. एक एक जण असं सगळ्यांचा अस डबा नसतोय परफेक्ट म्हणजे अस. चपाती भाजी वगैरे काहीतर स्वास द्यायचं त्यासोबत वाळ काहीतरी द्यायचं.
ते म्हणजे आत्ताची आलेली फॅशन म्हटलं तरी
होय होय होय सरस आहे हा. न एक दोघं तिघ. आहेत विद्यार्थी ते कायमस्वरूपी त्यांच तेच असते श्वास आणायचं. त्यासोबत कायत हा असंच कायत कुरकुरी टाईप वगैरे नाहीतर बिस्किट नाही तर असं काही तर द्यायचं किंवा चपाती पण मग श्वास सोबतच द्यायची. भाज्या वगैरे काय नाही त्यांना हा. मग दुसरी मुलं ओरडतात की टीचर काय आणलंय बघा डब्याला अ श्वास आण. य बघा कुरकुरी आणलाय वेपर्स आणलाय हेच सांगत असते मग ओरडून
हम् आणि मुलांना एकमेकाच टॉनट सांगायला ल मजा येते.
आणिंतर ती छोटी असल्यामुळे तर आणि जरा सांगत असतात ओ टठी चर बघा असं करत आहेतानी.
टीचरांच आणि विद्यार्थ्याचं वेगळंच असतं.
हा होय होय
मी पण लग्नाच्या आधी टीचिंग केलेलं.
हा हा
टीचिंग केलेलं आणि म्हणजे म मला असं टीचर टीचर म्हणून घ्यायची सवय नव्हती. मग माझा आम्ही आणि माझे वडील गेलेलो एक दिवशी बाजारात. आणि आम्ही ह्या साईड ला लेफ्ट साईड ला होतो आणि माझा विद्यार्थ. तिथो राईट साईड ला बेकरी म आलेला आणि त त्याच्या वडिलांना तो सांगत होता म्हणजे इंगल मीडियम मध्ये म शिकवायला होतो.
हा हा.
पापा व देखो हमारे टीचर म्हटल माझं लक्ष नव्हतं तर तो मुलगा. सांगत होता ओ आरती टीचर आरती टीचर म्हणून आणि मग मी एकदम बघितलं बघितल्यानंतर हॅलो मॅम म्हणून चितूनचडाला
हा हा हा ते आता सेगतस. मी पण आता एक दोन वर्ष होते दुसऱ्या शाळेमध्ये तिथं पण तसच मग ती कशी हायस्कूलची विद्यार्थी आहेत ना दहावी पर्यंत होते म मग तिथं असं बघितल्यानंतर थांबत हा मोबाईल नंबर वगैरे सेव्ह करून ठेवलेलो. कधीत मेसेज करायच किंवा हा कुठे भेटला नाही काही नाही येत नाही या कि परत हे सगळं असच असते चालू हम्. हा प्रायव्टमध्येध्ये
हा
हा आणि त्यानंतर परवा गेल त गावात त्या वळेस. बघत होत मला पण असं आता म्हणजे एक दोन वर्ष झाले ना मी तिथून बंद करून
हा हा
हम् ते म्हणजे त्यांना पण ओळखलं नाही दोघे जण होते त्यांना पण नेमकं लवकर ओळख ना मग ती कंटिन्यू बघाला दोन मिनटं मी ण बघित मी म्हट कुठ बघितलंना नंतर समजलं की हा मग तो पण मग नंतर म्हटला टीचर असं करून ओरलं मग मी गाडीवरून होतो मग तसंच आवल मी पुढं.
हा
हम्म संध्याकाळच गेल ते नाही
गुरुवार सगळ्यांच्या लक्षात राहिलेला असतोय नाही म नंत
ह तेच की त्यांच्या लगेच लक्षात राहिल म्हणजे तो बघितला आणि लगेच मग टीचर म्हणून हाक मारली मी तर अस विचार कराय लागले की हा कुठतर बघितले मी याला कुठतर बघितलं लय आणि ती दोघ जण होते आणि जरा वर्गात आगावपणा करणारीच होतीत नाही ती
हा हा
त्यामुळे आणि ल लगेच आठवले की बाबा हा हा तो होता असं हम्म
अ जेन्स टीचरच एवढं बॉन्डिंग तयार होत नाही.
नाही नाही होत नाही हा जेवढं होतय तेवढं होय
हा. जेन्ट्स टीचरांचं कस एकतरी आरेरावी किंवा मारण्यात आपण कसं म्हणजे आपल्याला मुलं आपल्यामुळे आपण समजून घेऊन जातोय नई ह्या ठिकाणी आपलाच बा मुलगा असता मुलगी अस ते तर असं आपलं होऊन जातय. हळवापणा मध्ये येतोय
हम्, होय ते तर काय हायच घ्या. कशाला मारायचं काय हेच असतय सगळं..
अ. हा पण जेंट्स तर तसं नाही होत. जेंट्सला राग आला की मग
होय आपण समजावून सांगायच पहिला काम करतोय. एक दोन तीन वेळा पण सांगून बघते जर ऐकलं नसते तरच मग आणि मग फटके बसत्यात त्यांना
आणि जास्तीत जास्त आपण पनिशमेंट पेक्षा म्हणजे त्यांच्या पालकांना बोलवून सांगण्यात हे योग्य वाटतय एकदम जास्त पनिशमेंट दिल्यानंतर त्या बाळाच्या मनावर किती परिणाम होणार हा. कि टीचर बाद आहे बाबा शेवटपर्यंत डोक्यात राहतय.
आता कालच एक झालं बघा तसा प्रकार आमच्यात म्हणजे हुशार पण भरपूर हाय खरं एवढा कंटिन्यू आता चार दिवस बोलालाय. त्याला मी काल शिक्षा केलो ये म्हटलं इकडं जरा जरा कान पकडायचं म्हटलं आणि खाली वाक म्हटलं. हम्म, म असं लई उशिर उभा केल नाही सोडा दोनच मिनिटं कसततर वाटतंय ते दोनच मिनटं उभा केले आणि उभारला काम म्हंटलं का बाळ म्हटलं सारखं तु आता दिवसभर बोलालाईस तु असं बोलायचं नाही म्हटलं. किती हुश हुशार म्हणा लागली मी तुला सगळयांत हुशार तुच आहेस आणि तुच अस दंगा करालाईस. तू केल्यानंतर सगळीच मुलं करणार की म्हटलं.
का ना म्हणजे क्लासच जर हे बिघडवलं तर बाकी सगळ्या पोरांच लक्ष क्ष डायवर्ट होतय.
होय, होय मग तेच झालं काल दिवसभरात तो चार पाच वेळा तसच केला.
हा आणि आपण सुद्धा जे टीचिंग करत असतोय त्याची सुद्धा लिंक तुटतिया नई.
होय, होय
त्याच्यापेक्षा न बोललेलं बरं
हम्म सांगितल्यानंतर न मग एक गोष्ट सांगितली त्याच्यावरूनच म म्हटलं हा, हा टीचर मग आम्ही आता उद्यापासून म्हणजे सगळं झाल्यानंतर लास्टला सांगितले एक साडेचार वाजले मग सांगायला सुरुवात केली होय टीचर मग आम्ही ते असच करणार नाही आम्ही यश म्हणजे असं कधी पण हारणार नाही हा मला जमत नाही ना मी पुन्हा प्रयत्न करत राहणार. पुन्हा प्रयत्न करत राहणार तुम्ही सांगितलंय तस आणि शेवटी ते मग आम्ही काही नाही काहीतर बनूनच दाखवणार आम्ही एक ध्येय ठेवणारच म्हणजे असं आपल्या शाळेवरूनच मी त्यांना एक गोष्ट सांगितली होती मुलगा म्हणजे कसं प्रत्येक ह्याच्यात हारत असताना पण शेवटपर्यंत त्यांना प्रयत्न सोडला नाही त्याला इतर म्हणजे व्यक्ती ते नावं ठेवणार की हा तो प्रत्येक वेळेस प्रयत्न करतोय प्रत्येक वेळेस हारतोय खर त्याना जिद्द सोडली नाही म्हटलं शेवटी त्यांना जिंक ून दाखवलं म्हंटलं त्यावेळेस त्या माणसांना क कळालं की पण हा प्रयत्न ती परमेश्वर असते असं म त्यानी पण म्हंली हो टीचर आता उद्या पण आम्ही उद्यापासून असच
गोष्टीतून सांगितल्यामुळे जास्त समज असणार कारण गोष्टी आवडतात हां
हा हा चालेल घ्या हा